हॅलो
हॅलो हां बोलं
आं येते नां आवांज
हो येतोय बोलं की
कायं चालूंय झालां कां नांष्टा तुंझा इथल्या कसलां आवांज येतोय
झालां की नाश्तां तुझां
झालायं नाश्ता वगैरें कामचं चालूं होतं
ह
डूंगूला झोपवलं आंता
मंग आंज कायं जेवणं बनवले
आंज बटाटा बनवलेला विनायक चतुर्थी नां त्यामुळें शुक्रवार असतं अं अंडे वगैरें बनवणांर होते परंत म्हटलं विनायक चतुर्थी आहे त्यां पेक्षा बटाट्याची भाजी आणि चपाती
आमच्या पणं चिकन बनवण्यांचा प्रप्लॅन चालूं होतां पणं पप्पां नको म्हणले आंता
तेचं
सकाळीं बघितले मी पणं कॅलेंडरमध्यें म्हणलं बघं मं पहिला बनवण्यांआधी बघूंन घेते कॅलेंडरमध्यें कायं आहे कां कायं नाहीं
इथं विनायक चतुर्थी होती पणं ती खूंप लहांन लिहिली त्यामुळें ती दिसली नाहीं
तरं बाकी कायं कामं वगैरें झाले कां नाहीं
चालूंच आहेतं अजूंन आंता थोडंसं कामं झालेत अर्धी आंता जेवणं बनवांयला घ्यायचं तर ठरलं ना काय बनवायचं नाही तर हे नी उठल्यावरती जाऊन आणणार होते चिकन.
आता काय बनवणार आहे मग?
आता त्यांच चाललंय त्यांना मसाले भात खायचाय. आणि चपातीच्या चकोल्या खायच्यायत त्यांना.
हम्म, हम्म डोबोला पण झोपोवलय ह. दिवसभर व्यवस्थित होता शाळा रात्रीच त्याला काय झालं की काय कि ते नाही का साडे नऊ पर्यंत पासून कित किरकिरकिर चालू केला मग त्यान.
साडे अकरा, बारा वाजता झोपला.
बारा वाजता वगैरे झोपला त्यानंतर मग जेवणं काम वगैरे आवरायला उशीर परत सकाळी लवकर उठायचं.
त्याला पण काय होत ते आपल्याला कुठं कळते ग.
अजून त्याला बोलता येत नाही ग पण कधी, कधी झोपत नाही दिवसभर शांत होता चांगलं झोपून वगैरे झालत ना त्याचं. खेळायला पाहिजे, बाहेर न्यायला पाहिजे.
न्यायचं थोडं सहा, साडेसहा ला खाली फिरवून आणायचं.
बघू अगं कामच होत नाहीत एकटी माणूस काय, काय करणार. घरातले कामं करायच का त्याला फिरवून आणायचं म आता शनवार, रविवार आला म शनिवार, रविवार वगैरे आलायता बघू परत अजून दळन, आधी भाजी आणायचं. शनवार, रविवार ची सुट्टी नुसती अशीच कामातच जाते. आपल बघू काय, काय, काय करता येईल त्याच्यात.
त्याला आता कसं झालंय ते खिडकीतून बाहेरच सगळं दिसतय. आता लय दिवस झाल बाहेर नेलं नाही म्हणून लगे ओरडा, ओरडी करतय.
कुठे ग काल परवा तर नेल काल परवाच नेल होतं की त्याला. सुवर्ण प्राशन पाजायला. मस्त गाडीत फिरून आला की छानपैकी सगळं बघत होतं की इकडं, तिकडं चालू होतं त्याचं.
तेच तर सवय लागली.
त्याला बाहेरची कार मधले बघायला लागले आणि कारच्या खिडकीत होत्या ते त्याला सगळे बघत होते.
छोटूस मांजर कोण बघायला लागले बाहेर म्हणून
बघ की. तुझी मैत्रिण पण हाय तिचं पण काय काल इंटरव्ह्यू होता चांगलं झालंय म्हंटली. झालंय म्हणे सिलेक्शन वगैरे.
चांगलं झालं की मग कुठेय म्हणे ती जॉब?
तिथंच हाय वाटतं त्यांच्या इथच घराच्या तिथं जवळ कुठं तरी.
म ते सांगत होती.
तेच ना म ते सांगत होती म्हंटलं बरंय बाबा जा चांगलं झालं उलट. तर शाळेतला विचारत होते आठवणी वगैरे काय भात बीत खात होता का नाही तेनी प्लेटबीट घेऊन जात होते म्हणे काय, काय सांगत होते बाबा.
आमच्या वेळेस तर आम्ही खूप वेड्यासारखं करत होतो, डबे दोन दोन भरून आणत होते सगळे
मी तर भातच खात नव्हतो बाई... राधी आणि गौरीच भात खात होते.
हं हं हं.
माझ्या मैत्रिणींना... काय काय जणं... डब... म्हणजे आणत नव्हते ना डबे वगैरे... त्यांना फक्तं तर त्यांनी मग... द्या टोपणं वगैरे म्हणलं की द्यायचं तेवढंच
पण आधीची ती मजाच वेगळी होती.
आठवी... आठवी पर्यंत का कायतरी आम्ही बहुतेक मैदानातच बसत होतो जेव्हाय सगळे गोल करून बसत होतो मस्तपैकी... एकमेकींचा डबा पास करायचं सगळं गोल फिरून येत होता डब्बा... सगळ्यांचा.
आम्ही तर तो डब्याचा आतापर्यंत पण केलंय... कोर्टात पण आम्ही डबे खात होतो एकमेकींचे.
अ... तुमच्या वर्गात मी हे केलं होतं का गं भेळ? आम्ही केली होती बाबा... मला ते आठवतय की आम्ही असं ठरवून मुलींनी वगैरे... आठवीत होतो. हिरेमटसर होते. अगं मधली सुट्टी भरली तरी आमची भेळच होत नव्हती.
हु्हुहू.
सगळेजण जेऊन मस्त... ग... वर्गात जाऊन तास चालू झाला. आणि अजून आमची भेळच होत नव्हती आणि ज्या सरांचा तास होता... मला वाटतं, डोडाळे सरांचा का कोणाचा होता त्यांना सांगितलं... थांबा सर, आम्ही जरा भेळ करायला लागलोय... अजून झालीच नाही म्हणलं आमची तुम्ही पण खावा थोडी-थोडी म्हणलं.
आम्ही केली होती, आम्हाला चौखंडेसर होते तेव्हा... सातवी मध्ये
आमचं तर तेच चालू असायचं... काय तर काय... उगच करायचं. मग थांब... त्या दिवशीचं ते अजून आठवतं एकाने टोमाटो आणा... एकाने कांदे आणा... एकाने चुरमरा आणा... एकाने फरसाना आणा. -बीर आना प्रत्येकाने वाटून घेतल्या होत्या सगळ्या गोष्टी.
पण आमच्या वेळेस कसं... आमच्या वेळेस सगळ्या मॅडम आल्या होत्या... त्या पण मदत करत होत्या... सगळ्यांनाच काही ना काहीतरी सांगत होते... हे करा... ते करा... त्यामुळे आमचं लवकर झालतं.
आरे... आम्ही कोणाला सांगितलच नव्हतो... आमचं -आमचं वर्गापुरतच ठेवलेलो आम्ही आणि ते मुली मुलीच ठरवले होते... पण किती? सात आठ जणी ठरवल्या होत्या... त्यातले पण काय-काय जण मजा मस्तीमध्ये ते करता-करता... ते काय कोणाला कांदा चिरता येईना. मला टोमॅटो चिरता येईना
हूं.
आणि... हू... ताटच नव्हते ना. नुसतं पेपरच पान.. ते पण आम्ही परत सरांकडन जाऊन आणलो... सर जरा पेपरचं पान द्या... आम्ही आणलोय सगळं करायला... अन पेपरच नव्ह पेपरचं पान टाकून... त्याच्यावर सगळं टाकलं होतं.
पण आपल्या वेळेसचं... जे शाळेतलं वातावरण होतं... ते आता राहिलं नाई ए तेवढं.
आताच्या पोरांना काय नाहीये... आता सगळे मेंगलट झालेत पण ती मजा मस्ती मस्तच होती पण... ते आणि नुसतं काय कुठे-कुठे प्रदर्शनाला... इकडं तिकडं घेऊन जातं होते... असं चांगलं हात धरून. दोघे-दोघं हात पकडून रस्त्याने चालायचं... रॅलीला वगैरे घेऊन जात नव्हते का?
हो आता नाही तसं नेत.
ते मस्त वाटत होत उलट कि पकडायच एकमेकांचे हात आणि सकाळी बोलवायचे कधी-कधी संध्याकाळ असं व्हयची घरी यायला.
ते आधी विज्ञा पण-पण बघायला घेऊन जात होते बघ प्रदर्शन वगैरे ते पण बंद केले. कारखाना भेट देत होते ते पण बंद केले नंतर.
दुधाचं पण काहीतरी घेऊन गेलं तर तिकडं अंमूलच्या तिथं
राधी त्यांच्या वेळेस पार्ले कंपनीला नेले होते बघायला.
आम्हाला तर ते कुठला पक्षी बघायला घेऊन गेले होते ते म्हणे का नाना नेले होते हम्म तिकडे घेऊन गेले होते तिकडचा पक्षी बघायला. दिसलाच नाही पण दिसलाच नाही हो त्याचं नाव आठवत नाहीये पण तो दिसलाच नाही पण कोणालाच मग जंगलात बसवून आणलंत नाहीेऊन काही केलंच नाही तिकडं
ह आता ते पक्षी दुर्मिळ झालेत आता ते येत त्यामु पण ते तेव्हापासूनच दुर्मिळ झाले तुम्हाला नेले तेव्हापासूनच
क्वचित दिसणारे होते पण उगं ते दाखवायचं असते शाळेवाल्यांना नेलं होतं इथं व्हिजिट ला इकडं नेलं होतं तिकडं नेलं होतं रत तिथ ते पाठिमाग ते समृद्धी वरच्या तिथं पण काहीतरी आहे की तिथं पण नेले होते बाबा.
जंगल सफारी
तिथं पण घेऊन जाऊन आणलं होत. डोंगरी सरांचं चित्र कलाय तर माहतीच कंबर तलावचे तिथं बसून सकाळ सकाळी जाते मस्त चित्रकला करून य त्यांच्या वृक्षांचं काड कुठून नधी संचकारता समोर टा कलावाचं वगैरे किती छान लोकं पण किती बघायला थांबले असत नाहीत का
त्या प्रीती ताकमोगेनी केलं की तिकड ते चित्रकलेच कोर्स करून टाकला पाच वर्षाचा
हे कारण सर पण ते प्रदर्शन भरतात ना त्यांच्या चित्रात मग बोलवत असते ग दरवर्षी आता या वर्षी पण केले होते त्यानी
हो मला पण मेसेज आलेला तो
मी काय केलं नाही बा
ह
आल्यावर भेट वगैरे म्हणतेेत म्हंटलं हो यायचंय आता जेव्हा होईल तेव्हा येईन म्हटलं भेटायला
प्र दाखमग्याची ती दुसरी बहीण माहती होती का ग तुला लक्ष्मी तिचं लग्न झालंय आता
कलावती आहे आता कॉन्टॅक्टमध्येध्ये आली आहे की त्या ग्रुपमधून
बोलते का तुझ्याशी
बोलत तिने त्या बाळ्यातच आहे ना आणि युनिव्हर्सिटी म पीएच डी करायला लागली आहे तिने पण आता केमिस्ट्रीमध्ये.
बाळ्यातच. बाळ्यात कुठे?
बाळातच राहते म्हणल
म आपली नामदेव शिंपी समाजाच्या त्या ह्याच्यात राहाती म्हणायचं की आत्या माझी.
मी तिला काय बोलले नाही. तिला काय मी बोलले नाही ते. पण तिथ आहे म्हण- आणि मुलगा पण आहे तिला छोटा एक. सासू वगैरे सांभाळतात म्हणे. मी जाते मग.
केमिस्ट्रीपेक्षा मॅथ्स वरती पी एच डी केलेलंए. युनिव्हर्सिटीमध्ये. आता सध्या मा- पाहिजे त्यांना.
आता तिला काय माहिती. तिचं तिला जे आहे ते तिने केलेली. बघू आता तिचं काय होतं. कारण रडत होती बाई ती. कंटाळा येतो बाई एवढं करायचं. उगंच केल्यासारखं वाटायला लागलंय. झाल आता शेवटच आहे म्हणली. लास्ट इयर ला आहे ती म आता. संपेल म्हणे आता तिच. चालत. आनी त्या उठायला लागल्या
हो. चालेल. बोलू नंतर. हो बाय.